हॅलो
हा दिदी बोला
हॅलो हेक
हा दिदी तुमच होय क्लिअर आहे बोला
हा हा हॅलो
हा दिदी बोला तुमची वॉइस क्लिअर आहे
तुमची तुमची थोडी जराशी तटतेय
आत्ता बरोबर आहे आता क्लिअर आहे
हा हा हा हा
हा बोला
हा मग तुमच्याकड थोडा वेळ आहे का
होय वेळ आहे बोला ना
हा मग कसं आम्ही तुमच्या सोबत म्हणजे आपण दिवसभरचे दिनचर्या असते आपल्या आपली त्याच्याबद्दल थोड बोलणार आहे
ठीक आहे बोला ना मला माहिती द्या
हा हा म्हणजे आपण कसं तुम्ही तरी किती किती वाजता उठता सकाळी
मी तर सकाळी सात ला उठते
सातला उठ का मी कस तर आमच्या आम्ही गावाकडे राहतो ना म्हणजे खेडेगावच आहे आम आमच्या इकडे ते पाच ला उठाय लागतं मग आम्ही पाच वाजता उठतो स सकाळी पाच वाजता सकाळ. हो पाच वाजता उठावंच लागत कारण आमच ती म्हणजे गायगुरे असणार ना. आमच्या घरात मग त्यामुळे पाच वाजता उठावं लागतं. सकाळी त्यांचं शेण घाण काढायचं. गोठा साफ करायचा.
अच्छा ते म्हणजे काय करते ते. शेणच.
तस काय नाहीय आम्ही खतासाठी वापरतो आम्ही. शेन असत ते म्हणजे आमचा जो घ घराचा एरिया असतो घराच्या एका साइडला आमचा गोठाय.
हा.
आणि गोट्याच्या पाठीमाग एक छोटीशी जागा आम्ही बनवली. तिथ आम्ही ते शेन टाकतो.
अच्छा.
हा मग ते कसं साठवून साठवून पंध असं कसं एक ते पंधरा दिवस साठवायचं मग पंधरा दिवसानंतर मग ते त्याच खतामध्ये रुपांतर होत मग ते शेणच असं नाही टाकत मग तुमचं खरंकट अन्न असू दे. किंवाआ अ कुजलेला भाजीपाला फळ कुजलेली असतात. घरामध्ये जे वेस टेज असत ते आम्ही ते त्यामध्ये टाकतो आणि अ त्या शेणाचा पण वापर आम्ही कसा करतो कि आपलं वेस्टेज जे असतं पाणी म्हंजे हेच हां वॉशरूमच जे वेस्टेज पाणी असतं ते त्याला अटॅच होतं. पर खरकट पाणी असतं आपलं ते करून आम्ही आमचा एक बायोगॅस सुद्धा तयार केलेलाय.
अच्छा बरोबर.
बायोगॅस सुद्धा हे अ करतो त्यामुळे आम्ही अं म्हणजे तोच गॅस आम्ही घ अ‌ घरामध्ये वापरतो‌‌.
हो अच्छां मग तुम्हाला अस विकत घ्यायला लागत नाही गॅस?
नाय नाय.
अरे वा ओक
हांआं दहा म्हशी आहेत की आमच्या म त्यांच एक पंधरा दिवस साला एकअ अ तीन ट्रोली वगैरे अस शेणखत पडत ते शेणखत विकून सुद्धा आम्हाला प्रॉफिट होतो आणि बायोगास काय घरात अस त्यामुळं तोएक प्रॉफिटच होतो आमचा
हां बरोबर.
मां ग हो आज. म त्यानंतर नउ पण म तेंच हे करायचं गायींना धुवायचं वेगैरे त्यांना गोटा वेगैरे साफ करायचा. त्यानंतर मग त्यांचं दूध दूद काढायचं.
हां.
एकाआ म्हणजे एका म्हशी पाठीमागे किंवा एका गाई पाटी मागे आम्हाला ला एक तीनचार लिटर दूध मिळतं. म सहसा आमचं दिवसात तून एक पंधरा ते सोळा लिटर दुधं जातं डेरीमध्ये. म त्याचा एक हां त्याचा एक प्रॉफिट आमाला होतो. त्या मग त्यात तर थोडं आम्ही कसं करतो, घरोघरी विकून येतो. आणि थोडं आम्ही बे मध्ये तेही करतो.
अच्छा मग तुम्ही एक लिटरचं किती घेताय.?
आम्ही आता अ घरात जे म्हणजे आम्ही अ डेअरीमध्ये घालतो ना त्या दरवेगळा असतो ते कस फॅट नुसार घेतात त्या दुधाला एक फॅट असत.
हा हा बरोबर.
प्रत्येक वेळे ज्या वेळेला आपण आ घालायला दूध घालायला जातो डेअरी मध्ये त्यामध्ये फॅट त्यांनी चेक करतात मग त्या फॅटनुसार ते आम्हाला दर देतात, आम्ही जे घरगुती घालतो दूध त्यासाठी मग एका लिटर मागे आम्ही अ एक सत्तर रुपये पैसा करतो. प्रत्येक एका लिटर मागे. हा मग त्यानंतर न मग काय मग आमच्या अंघोळ वगैरे असते. अंघोळ झाले की मग देवाला दिवा वगैरे लावायचा. नाश्ता करायचा. आणि मजे उनाला सुरुवात करायच आसे आमचं असत.
अच्छा.
हा मग एक लहान मुलगी पण हाय मला त्यामुळं तिचं सगळं आवराय चं तिला शाळेत वैगरे पाठवायचं, अशा आमच्या असते दिनचर्या. होय.
अच्छा.
तुमच्या इकड कसं अस
आमचं बघा नुसतं सात ला उठले कि डायरेक्ट मतलब नाश्ता पाणी ते नं करायच. त नाष्टा पाणी झाले की जरास स्टडी स्पिन करायची आता आम्ही स्टुडंट हाय ना हा निवांत असते. प्रेशर असते बघा. कामाच नाही बट स्टडीजचं असतय हा. मग ते उठून ते अं मतलब सगळं रिडिंगं तेन करा, नं तर परत स्वयपातेन बनत ते मी.
हम्म म्हणजे तुम्ही असं हे राहता काय? हॉस्टेला राहता.
हॉस्टेला नाई आमची माझी एक पूर्ण फॅमिली हाय इथं. पोस्टर वहिने फॅमिलीमधीच हाय मग ते सगळ्यांचं साठी अं माय मी माझ धा अं धावी कम्प्लीट झालय अकरावीलाय.
अकरावी लाय का? हा हा कोणती साईड घेतला तुम्ही?
मी कॉमर्स.
कॉमर्स लाय काय हां हां ठीक हाय ठीक
हा म्हणून त्याची स्टडीज तेन लय असत्यत ना म्हणून ते डोकं फिरतयं जरा. ते सं सकाळी जर केलं तर ते माइंड मधे राहते
होय सकाळचं अभ्यास सकाळ चा अभ्यास केलेला राहतोय लक्षात.
हा म्हणून नंतर ते स्वयपा तेन करून लवकर जायाचं कॉलेज मधी ना दुपारी किंवा आता फ्री असते कि मी ही कॉलिंग करते. नंतर प परत यायचं परत तेच शिकायचं आणि पप्पा त्यांच डब्बा तेन करायचं आमचं सगळं तेन जॉबला जात्यात ना भाऊ आणि पप म ते म्हणून त्यांचा डब्बा बी करायचा. नंतर अजून एक देऊन म्हटलं तेच असत आमचं डेली रुटीन अभ्यास करा उठा खा पिया डब परेड करा तेच असते
हा आमचं ते झालं मशीनच वगै झालं की घरातलं सुरुवात होते. सकाळचा नाश्ता जेवण. मग धुणत व्हायचं भांडी. त्यानंतर. मग दुपारच्या वेळेला. कस आमच्या आ ती म्हणजे तुमच्या इकड शहराच्या टाईपला कसं सिटी टाईपला लोक विश्रांती घेत जेवून झाल्यांतर हं आमच्या इकडं तस च नसतं दुपारच्या वेळेला आमचा कार्यक्रम कसा असतो ते दळप निट करायच म्हणजे तांदूळ नीट ते गहू नीट कर ने काय असेल ते. किंवा राशन काय संपलंय काय नाही संपलं. शेंगदाणे असले तर ते भा म्हणजे आमच्याकडे कस अ शेंगा असतात ना? हा म त्या शेंगा आम्हाला फ़ोडून ठेवाव्या लागतात शेंगदाण्यासाठी आपल्याला. काहीतरी भाजीत वगैरे घालायला.
अच्छा.
शेंगदाणे फोडायचे किंवा दडप नट करायचं गह गहू दडयचं अस ते गहू नीट करून ठेवायचं तांदूळ सगळं आ आपल्याला जेवढं आठवड्याभराचं तांदुळ मी एकत्र निवून ठेवतो. म ते तांदूळ निवडून ठेवायचं किंवा ज्वारी निवडायची.
हा म्हटलं तुमला झोपालाच मिळत नाही.
हा नाही. मिळता अजिबात म ते कसं अ लहान म आता मग त्यानंतर मग दुपारी ते आवरून झाल्यानंतर ते एक मुले येतात शाळातून. चार पाच वाजता. मग त्यांना काय नाश्ता बनवून द्यायचा. मग त्यावेेळेला संध्याकाळचा चहा आला. मग कुणाला छोटीशी भूक क लागली तर त्यांना आणि नाष्ट्ता आला. त्यानंतर न मग बसलेलंच असतं मग त्यानंतर बसायला वेळ वेळच नसतो. मग त्यानंतर लगेच संध्याकाळच्या जेवणाची
जेवणाची तयारी बरोबरे मग तुमचं काय असं स्पेसश खेल काय बनत मतलब आता आम्ही गुजराती गुज गुजरातीमध्ये आमचे स्वीट्स तीन बनवत्यात.
तुमच हा आमचं असं काही नाही. स्पेशालिटी असं म्हणजे असं नॉनव्हेजमध्येध्येच असं मटन चिकन हा.
बरोंब
हां, संस् जास्त म्हणजे आमच्यात कसं असतं की संध्याकाळच्या वेळेला लोकं भाकरी करतात भाकरी बनवतात. भाकरी कोणती पालेभाजी एक कामटी त्यासोबत चटणी, पापड, लोणचं असं असतं, आणि सकाळच्या टायमिंगला चपाती बनवतात. आमच्याहिकडं तुमच्याकडे जरा जास्त गोड असतात ना पदार्थ, गुजराती टाईपला.
हां, होय.
हां म्हण जे अस् तू तूम्ही तिखट खात नाय.
होय, आम्ही तिकट तर खाते कारण की काय आमच हे जे साईड आय ना कोल्हापुरी साईड आय. कोल्हापूर तेन, आणि कोल्हापूर मेन फेमस हाय की तिकट. काय पण बनवतात ते सगळं टिकटच बनवत्यात, आणि तेज्यामध्ये तर पहिलं तर
हां आमच्या इकड पण असतंय. हां, आमच्या इकडं पण बनवतात. ता आमच्या इकडे तर आठवड्याचा करून ठेवतात.
हां ते तर हाय बगा वाटी भरून ठेवतात.
हां म ते ठेवायचा, म भाजीत पण वापरतो भेंडीची भाजी करताना पण वापरतो थोडा त्यात. किंवा वांग्याची असुदे, किंवा हांत, आइन् सोबत काय दररोज लागतोच तो.
होय, आमच्या मधी हाय ना हीतं स्पेशली काय ठेस् चा, नंतर आएना ते भाकरी करत्यात. आणि कांदा कांदा आणि छा छास थंडी छास.
हां ताक आमच्या इकडे ताक बोलतात.
'ताक' बरोबर आय. ते ताकतेन तेवढा आमी मतलब रात्री असते बरोबर.
हां-हां सहसा काय करत जावा ताक रात्रीच म्हणजे घे घ्यायचं नाही ताक रात्री.
हां ते तर हाय, बरोबर आय.
त्यामुळे ताक घ्यायचा नाही जास्ती जास्त. म्हणजे टका ज आपण पदार्थ त खाऊ शकतो. खरं दुपारी दुपारण् हां दुप दुपारी, दुपारी त्यानंतर म्हणजे संध्याकाळ झाली ना, त्यानंतर ताकाचे किंवा दह्याचे पदार्थ टाळायचे जास्त करून.
अच्छा आम्ही, आम्हाला तर इथं तीन टाईम असू द्या काही पण असू द्या, ताक आणि दही खाते खातेच आम्ही. होय, आमच्या मध्ये आहे ना ताक, तूप, दही, आणि ते मख्खन. तेंचे लई असतेय.
हा हा, आमच्या इकडे का ता आता घरच्याच म्हशी आहेत त्यामुळं कि नाही संध्याकाळी कसं दुध दुध जास्त वापर ना जेवणात, हा दुध. दुध भाकरी खातात मुलं. लहान मुलं, दुध भात खातात.
बरोबरंय आन् ते बरोबरंय. मला ते असं विलेज साईडला हैना, लई आवडते ते सकाळी सकाळी फ्रेश हवा असते. लई छान असते आणि तिकड हां, आमचे काय, तुम्ही लोकं बिमार लवकर पडत नाही. हां आम ते इथं सिटी साईड असते ना सारखंच सारखं काय तर एक तं दवाखाना असतंयच आमच्या घरी.
हा हा, आमच्या इकडं तसं काही नाही एवढं जास्त. जरा नाही आज जास्त आमचं असं म्हणजे झाडं वगैरे जास्त असतात ना इकडं, सो शुद्ध हवा असते आमच्या इकडं. हम्म त्यामुळे आजारी पडण्यास काय एवढं हे नसतं इकडं.
होय, बरोबर. बर.
हॅलो.
हा आप तर दिदी टायमिंग झाले.
हा हा, तेच तुम्हाला म्हणणार होते.
हां आ ठीके‌ बाय हां हां थँंक्यू परत बोलूया नंतर